काय नाही.. बसलोय बघ.
स्वयंपाक वगैरे झाला?
स्वयंपाक करणार आता
तुमची काय तब्येत बरी नई आहे का?
हम्म.. होय.
आवाज वेगळा यायलाय म्हणून म्हटलं.
होय होय. तब्येत बिघडल्या वातावरण आहेतच
हम्म दवाखान्याला गेलेला का नई?
होय जाऊन आलो की काल
हम्म हम्म, काय व्हायलय ओ?
खोकला सर्दी ताप.
व्हय वायरलच हाय वाटतं.
हम्म ते मला जरा क्लायमेट चेंज झालं की, लगेच आजारी पडते असं होतय.
हा हा हा, म्हणजे ते आमच्या वहिनी आहेत क नाही. मुक्ता वहिनी त्यांना पण कॉल केलेला नाही मगाशी मी मग त्यांना पण बरं नाही आहे. त्यांना पण सर्दी खोकला ताप. चार पाच दिवस झालं हाय वाढत अजून.
हम्म मला पण चार दिवस झाल. हम्म. हा, आमच्यात कोणाला नाही मी आणि माझी मुलगीच तेवढं आजारी.
हा हा हा.
बाकी कोणाला नाही. ते मला हे व्ह म्हणजे माझी रोग प्रतिकार शक्ती जरा हे आहे ग.
हा हा हा, औषध घ्या वाबा चांगलं.
होय औषध चालूय की.
नाहीतर काय ते. एकाल झालं, की मग परत सगळ्यांना होत जाते ओ म्हणून म्हणल.
हम्म ते माझा घसाच पकडलाय ना, बोलताच येईना झालय.
हम्म घसा सर्दीमुळे खोकला. खोकला लय लागलाय तुम्हाला वाटतं.
खोकलाच लागतोय मला, सर्दी असं काही नाही मला जास्त. खोकलाच लय हाय, खोकल्याचाच त्रास आहे ना त्यामुळे.
हा हा हा.
मध्येच ऊन पडते मध्येच पाऊस चालवतते आणि आमच्या इकड जरा नवीन घर आहे त्यामुळे थंडी लई हाय ग इक इकडं आजूबाजूला घर नाहीत ना.
होय
वार भरपूर लागतय
त्यामुळेच लय हो
हम्म हम्म.
मकाय आणि?
काय नाही तुस काय चाललंय स्वयंपाक करतस का नाही काय?
स्वयंपाक अजून तरी काही केलेला नाही बघ. आत्ता करायला घ्यायचा मम्मी करते कधी कधी मी करतोय.
होय येतोय तुला स्वयंपाक करायला?
हम्म येत की. सगळे येतंय फक्त भाकरी तेवढी येत नाही.
हम्म आताच पोर्यंतच तेच आहे सगळे येते पण भाकरी चप
हे भाकरी आणि मटण येत नाही थोडं. चिकन येतंय अंडी येत्यात चपाती येतीया.
म चिकन करतोय तसंच मटण करायचं.
लई बिळबिळीतं असतंय बा ते. मधी मधी मधी त्याच्या व्हयं. काय असतंय की वो ते मऊ मऊ नसतंय काय लईच.
चर्बी.
हा त्यामुळ ते करूच वाटत नाही.
हम्म
खात पण नाही. नाही मटन खात नाही. पण करत नाही चिकन खातोय तेवढंच करायला येतंय मग.
हां
तुम्ही खातं नाही खात्याय काय नाही मटन चिकन काय?
अह् नाही अंडी खातोय फक्त
अंडी खाताय व्हंय अंडी येतात बघा करायला.
आणि स्पेशल काय येतंय का नाही विशेष?
आणि काय स्पेशल बघा, काय येतंय गं मला? मला काय येतंय थांबा बा आठवतो मला काय कळना मला काय येतय ते.
म्हणजे काय येत नाही म्हणं.
असं आठवत नाही वो लवकर.
आठवायला लागतंय म्हंल्यावर मग काय येत नाही.
नाही एवढं काही करत नाही ने मम्मी करते त्यामुळं.
ह्अ
मम्मीच सगळं करतीया कोबी मंचुरी करतीया, नूडल्स बनवतिया.
हम्म
म्हणजे बाकीच नाश्त्याचं तेन मम्मीच बनवते ना त्यामुळे मला काय एवढं येतच नाही करायला ते.
नाश्ता सेंटर आहे ना तुमचं?
होय मॅगीज किज. मॅगी असतिया आता आणि गणपतीच्या सीझनमध्ये पोहे.
हम्म
चहा असतो कॉफी असतीया. मॅगी येतीया बघा करायला तेवढी हॅलो. हॅलो हॅलो
हॅलो आवाज यायला काय? हा आता आवाज आला मॅगी चालतीया का म्हटलं?
होय होय गर्दी असतीया की दोन अडीच पर्यंत असतीया संध्याकाळी.
काय म्हणलीस?
दोन अडीच पर्यंत रात्रीचा असत्या.
एवढं उशीर
होय म नाईटला आहे ने दहाला चालू करतोय दादा. दोन अडीच पर्यंत बंद पडतो म. आता गणपतीत तरी त्याच सहा-सात पर्यंत चालू असते. होय म रात्रभर जागरण होतंय आणि दिवसभर मग सगळी झोपलेलीच असतोय आम्ही घरात. हॅलो. हॅलो.
लो
हा ऐकू याले काय?
हॅलो.
हॅलो. हॅलो. . हॅलो. हॅलो. ऐकुच येई नाच.
हॅलो. अगं ते स्क्रीन बंद झाली की आवाज येत नाही स्क्रीन बंद होऊन देऊ नको.
हॅलो.
हॅलो आवाज येतोय माझा?
हा आता याय लागलाय.
स्क्रीन बंद झाली ना आवाज यायचा बंद होतय.
असा हाय होय.
हम्म स्क्रीन बंद होऊन देऊ नको.
हा हा.
हम्म मग की एक प्लेट मॅग किती
अ मॅगी पण वेगवेगळ्या आहेत ना चीज मॅगी हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.
हॅलो हॅलो.
तुमचा आवाज मधी मधी येईना झालाय ओ.
हा मला पण येेणा झालाय. याला यालाय.
वा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत नी.
हम्म.
त्यामुळ त्याजे रेट पण असं जरा वेगवेगळे आहे. हॅलो. हॅलो. हॅलो.
हो.
हो, मधी मधी आवाज चालाय.
चालाय हा आवाज चालाय, रेंज नाही वाटत तुला. हं.
बाहेर गेल की, मग कट होतंय ओ फोन परत.
हा हा. यालाय. मॅग किती रुपयला प्लेट आहे.
मॅगी बघा, पन्नासच्या पुढं आहे रेट सगळे. पन्नास हाय, साठ आय नव्वद आय. हॅलो हॅलो. रेंजला गं बाई हॅलो हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.